ताई.
आवर.
कशा आहा? हो, कशा?
दोन मिनटं आ... हॅलो
हॅलो... ताई, कशा आहात? कशा आहात ताई?
मजेत... तुम्ही कशा हेत?
मजेत.
मजेत मजेत... तुम्ही कशा हे?
मजेत. कसा गेला आज
काय म्हणतोय पाऊस आता? आजचा दिवस छान गेला. आमच्याकडे आज पाऊस काहीच नईए... नईए पाऊस आमच्याकडे आज.
नई... आमच्याकडे आहे पाऊस.
हो का? नै आमच्याकडे नई. हाहाहा... हे बघ मला असं करायचं आज आमच्याकडे पाऊसच नाईये... निसती हवा सुटलीए.
आज काय आहारात?
आज ना, मी गं... म्हणजे शिवणकामनातच व्यस्त ए.
हो नं... हं हं, तुम्हाला?
हम्म.
अं... आज... क... वेळ... आता वेळ मिळाला, म्हणून कॉल केला मी. म्हंटलं आहे वेळ तर कॉल करू आपण... आणि आमच्याकडे काय... आज पाऊस आहेच ए. मुलांना सोडवण्याची, आणण्याची, धावपळ होते खूप... पावसाच्या दिवसात. हा. तुम्हाला? तुम्ही... आ... आहाराबद्दल काय म्हणता? कसा आहार घेता... काय?
आहार काय आपला... मी रेग्युलरचा
रेग्युलर आहार... बरं आणि घ... घरचं जेवण ना?
हो... घरचंच जेवण, घरचंच हो.
हो... तुम्ही स्वयंपाक करता?
हो.
हो हो... मग जॉब नाही करत ना?
नाई नाई... घरीच असते मी, घरीच पिको फॉल वगैरे, करत असते.
हा हा.
अं... ब्लाऊज वगैरे... हू, हं हं.
आणि... मग... आहारात सात्विक भोजन ना?
सात्विक भोजन.
हम्म, ह आणि तुम्हाला कोणता-कोणता खाद्यपदार्थ आवडतो?
म्हणजे जस प असलं तस सर्व अ भाजी कोणती पण चालते.
हम्म.
काही नाही, की हेच पाहिजेल, तेच पाहिजेल, असं काही नाही.
हा ह आणि तुमच्या भागातील प्रसिद्ध पदार्थ.
आमच्या भागातले प्रसिद्ध आता इथे कसला, रसा समोसा आहे इथे.
रसा, समोसा, आमच्या भागात कडे मिसळ, पानीपुरी, पुरणपोळी, मासवडी.
हा.
आणि आता तर भरपूर पदार्थ सगळीकडेच केले जातात प्रत्येक प्रत्येक प्रकारचे पदार्थ, सगळीकड सगळे पदार्थ फेमस आहे आता.
हो. हो.
हम्म, बाकी काय म्हणतात तूम्ही? मी आज आक
तुम्हाला फिरण्याची आवड?
खूप.
किती पिरला.
आम्ही काय आता, दौलताबाद, वेरूळ
अजिंटा
हा अजिंठा हे इकडे फिरलेलं आहे.
हा-हा आम्ही इकडे
नाही ना भाज्या.
आम्ही प्रति बालाजी, नारायणी नारायणपूर या साईड ला खूप फिरले, लवासा.
हा-हा
लवासा, या साईड ला.
हा-हा
तुमच्या कुटुंबात किती जण आहे ताई?
आमच्या कुटुंबात चार जण आम्ही.
आमच्या कुटुंबात चारच आहे.
हा, आमचे म्हणजे माझे सासू, सासरे होते माझ्यात पण ते वारले म्हणून मग काही नाही आहे. आम्ही चार जण एक मुलगा, एक मुलगी, मिस्टर आणि मी.
हम्म, सर्व सुट्टीचा आनंद एकत्र घेताय.
हा, हो-हो.
हो ना, हम्म-हम्म, तुम्ही सगळे काय करता?
माझी मुलगी पार्लरचा करते मी पिको फॉल करते, माझे मिस तर म्हणजे जॉब हे मार्केटिंगच करतात. मुलगा पण मार्केटिंग करतो.
भारी.
हम्म.
म्हणजे सर्व ऍक्टिव आहे.
हो.
हम्.
आमचं कसं आता सीझन वाईज धंदा असतो ना. आईस कॅडीचा तर मग सीझन असला का मग तेव्हा हे होतं.
हम् ह आता या डिजिटल मार्के मार्केटिंग मुळे तर हे तर पण डिजिटल मार्केटिंग घे.
हो.
खूपच कम्युनिकेशन वगैरे वाढलेत आपले. मोबाईलचा जितका फायदा पण आहे तितका तोटा पण आहे.
हो आणि मोबाईलचे आता रिचार्ज पण किती महाग महाग झाले.
हो ना ते राघव चड्डानी आवाज उठवला आता सध्या तर राघव चड्डाच काय अजून नि नाहीय झालं आणि तीन दिवस आधीच रिचार्ज संपतो.
हो अठ्ठावीस दिवस सांगतात पण बावीस तारखेला कधी कधी संपूनही जातो.
गरीब लोकांसाठी रिचार्जचा प्लॅन त्यांनी बदलला पाहिजे ना. सरकारने घेतलं पाहिजे ना मनावर. कारण की ज्या गवंडी लोक असतात काही जण असतात कष्टकरी असे त्यांना नेटची गरज नसते ना. त्यांना फक्त आपला बोलाय पुुरत कम्युनिके संवाद साधण्यासाठी. कॉलिंगची गरज असते. आले गेले पाहिजे पण आणि त्यातला त्यात बॅलन्स तीन दिवस आधीच संपतो महिन्याचा बॅलन्स.
हो महिन्याच्या आधीच संपते.
ते राघव चडडानी खूप वेळा आवाज उठवले प्रत्येक गोष्टीवर पण अजून मोबाईलच तर काही झालं नाही आणि नेट च पण रेंजचा इश्यू असतो काय कमी जास्त होत रेंज. हम आणि आपली पासेच पैसे वेस्ट आपले खूप पैसे वेस्ट जातात असे.
हम्.
गरीब लोकांसाठी असं काहीतरी कोणीतरी आवाज उठवला पाहिजे ओ.
कोणीच नाही उठवत.
हम. आता हो ना आता भेसळ अन्न भेसळ औषधांमध्ये भेसळ प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ हे.
हम्म. आणि आता ते मुंडे करतायत ते म्हणजे एका दृष्टीने फारच चांगलं करतायत.
हो पण असं किती मुंडे लागते ना आता आपल्या समाजाला आपल्या भारतात एक मुंडे कुठे कुठे पुरणार आहे.
कुठे कुठे पुरणार आहे. पहिल्यापासून जर असत च राहिले असते, तर आतापर्यंत कुठल्या कुठे झालं असतं.
मुंडे साहेब म्हणजे मी देव माणूस मानते. पांडुरंगाच तुम्हाला वाटतं का? पांडुरंगाच त्यांना पूजा दिली पाहिजे. एकादशीच्या दिवशी. आप पले हे मुख्यमंत्री वगैरे यांना देण्यापेक्षा. हे असे काम करणाऱ्यांना. त्यांना मान दिला पाहिजे. आज त माझ्या मुलाच्या शाळेत. पांडुरंगाची वेशभूषा होती. मस्त वारकरी बनून गेला होता. पांडुरंग करत. त्याचं गाणं म्हणतच गेला. पां डुरंग. पांडुरंग. खूप छान वाटलं त्याला आज. असेच सण, उत्सव, परंपरा, मुलांना खूप काही शिक वून जातात. एकमेकांबद्ल आदर. मोठ्यांचा मान सन्मान. मोठ्यांच पाया पडणं, आशीर्वाद घेणं. या सणातूनच खूप मिळतं.
हो ते त आहेच.
ह. तुमच्या गावात कोणत्या खास परंपरा?
परंपरा आपल्या ह्याच. अ देव म्हणजे, वारी करणं. हे करण हेच.
ह्यास ना. आणि आमच्याकडे वारकरी येतात ना, त्यांला आम्ही आहारात जेवण, का वेगवेगळं जेवण देतो. वरण भात सार याच्यात साजूक तूप. आणि परत गोड शिरा. आपलं फ्लॉवरची भाजी. नाही तर वांग बटाट्याची भाजी. असे एक दिवस वारकरीला आली की, आमची सोसायटीत जेवण देते त्यांनला. त्यांचा मान सन्मान करते.
हा.
त्यांनला श्रीफळ, टॉवे टॉवेल, टोपी, उपारणे देऊन.
हा.
अशा परंपरांनी आपलं आपण एकत्र येतो. आणि आपला संवाद वाढतो.
हो.
आणि आता जी माणूस की लोप पावत चालली ना काही या सण परंपरा कमी झाल्यात ना.
हो.
त्याच्यामुळे ती माणूसकी कमी होत चाललीय. मग आपणच हे आपले सण टिकवून ठेवून सण साजरे करणं एकमेकांमध्ये आहे मेकांची देवाणघेवाण मिसळणं या गोष्टी केल्या पाहिजे.
हम्म.
आणि आजकाल तर आहार आहार वेळ कोणाला नाय आजार वाढले. हायब्रीड अन्न आलं.
हा.
सेंद्रिय काही राहिलेलं नाहीये. हम्.
त्याच्यामुळे मग कोणी एंब सहभाग घेत नाही, कोणी मिसळत नाही त्या च्यात असं होत.
आज काल आंबा, केळी प्रत्येक फळ केमिकल नि
हो पिकवल्या जातं, तिथं आहेच.
तुमचे छंद कोणतेे ताई?
माझे छंद शिवण काम करणं, विणकाम करणं हेच.
हो मला मला पुस्तक वाचायला आवडता वेगवेगळ्या रेसि पदार्थ बनवायला आवड
बंद, हा.
लहान मुलांबरोबर खेळायला आवडत.
ह.. ह. ते
हा आणि घरातली. हा आणि घरातली कामे पण करणं माझा छंद आहे.
छंद, हो ते तर आहेच. ते तो प्रत्येकाचाच आहे ओ. हम्म. हम्म परत ते करेल तरच अ हे होईल.
हो. तुमच्याकडे काय पिकतं जास्त शेतीत?
आता सहसा तर आमच्यात कडे गहू बाजरी हे गहू ज्वारीच.
हम् हम्.
आणि आता सहसा मका लावतात.
हो आमच्याकडे पण ऊस, गहू, हरभरा असंच असत पिकत. भात पण पिकतो आमच्याकडे आता सध्या, भंडारदरा धरण या साईडला.
हा हा हा.
आणि आता तर तुम्ही व्यायाम करता?
नाय माझा वेळच नाय भेटत त्याच्यामुळे मग मी थोडस म्हणजे उठल्या उठल्या दोन तीन हे करून घेते आणि मग नंतर नाही होत मग माझ्याकडन.
नाही, व्यायाम करायला पाहिजे आपण, आपले देण
नाही भेटत ना त्याच्यामुळे मग नाही करत.
माझे ते आर्ट ऑफिविंग चे कोर्स झालेले एस एस वाय चे परत पतं जली ती रामदेव बाबांची.
मी पहिले करत होती पद रामदेव बाबांचे. पण मग नंतर वेळ नाय भेटत ना. हो हो त्यांनी थँक्यू.